हा, हॅलो.
हा हॅलो, बोला की काय नाही बघा बसलोय, तुम्ही?
बसलोय, जेवलीस?
होय जेवण झालं आत्ताच, तुमचं झालं?
नाही अजून.
हम् हम्म काय करालायसा मग.
काय नाही बसलोय मग तुला आता पाऊस यालाय नाही.
हा हा हा.
मग एक रेसिपी सांगतो.
बरं बरं चालतय की कोणती सांगताय मग.
अं सिक्सटी पायची सांगतो.
बरं बर सांगा की.
बर.
हा हा ओके करीन की.
मग त्याला काय करायचं चिकन घ्यायचं. ते स्वच्छ व दोन तीन पाण्यान धुवून घ्यायचं मग नंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट मिरची, कोथिंबीर घालायचं आणि जरास तिखट घालायचं म्हणजे लहान मुलं असंतात तिखट कमी घा लायचं आणि तांदळाच पीठ ते घालायचं आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं.
हम तांदळाचं पीठ किती प्रमाणात घ्यायचं.
ते थोडसच घालायचं तांदळा पीठ तेन कसं एक
बर, हम्.
आणि कॉर्न फ्लॉवरचं पीठ घालायचं. आणि ते म्हणजे सेस्तीपायचा मसाला मिळतोय. ते मसाला घालायचा आणि ते दहा मिनटं तसच ठेवायचं. आणि दहा मिनिटान मग, हा. मग त्यात- एक अंड घालायचं फोडून. आणि ते मिक्स करून घ्यायचं. हां. मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्धा तास तसच ठेवायचं ते. तसच ठेवायचं आणि मग नंतर ते करायचं. तेलात तळायचं.
तळायचं. हम्म.
हां. म्हणजे बाहेरच कस? लई तेलकट असतय. मग त्यान कसं आपल्याला थंडीत- खोकला- खोकल्याचा त्रास होतोय. त्यामुळ घरीच केलेल चांगलय. हा. आणि आणि म्हटलं तर मग- बिर्याणीची एक सांगतो.
हो. हो सांगा की.
हां. ते कस करायचं? चिकन धुऊन घ्यायचं आणि जेवढा - आपण तांदूळ घेणार आहे-
हां. बरं.
तांदळा बरोबर चिकन पण घ्यायचं प्रमाण.
हां. प्रमाण. म्हणजे कस?
म्हणजे जेवढा आपण एक किलो तांदूळ घेणार असल, तर त्याला एक किलो चिकन घ्यायचं.
चिकन बर.
एक किलो चिकन घेऊन त्याच्यात आलं, लसूण पेस्ट - दही जरासं आणि- हे अ कोथिंबीर. बिर्याणी मसाला, गरम मसाला. ते घालायचं. खडा मसाला. ते घालून मॅरिनेट करून ठेवायचं. पंधरा मिनिटं.
ठेवायचं. पंधरा मिनिटं हो.
हा. आणि नंतर मग तांदूळ- म्हणजे उकळायला ठेवायचं पाणी घालून त्यात. तांदूळ स्वच्छ- -च्छ धुवायच आणि शिजत ठेवायच. आणि त्याच्यात खडा मसाला आणि लिंबू टाकायचा अर्धा.
हां. बरं.
त्यांनी मस शिजवून घ्यायचं. एक- -त्तर ऐंशी टक्के शिजवून घ्यायच तांदूळ. आणि नंतर मग- हां. तांदूळ अर्ध शिजवून घ्यायचं.
हम्म. बरं.
आणि नंतर मग पातील्यात जरासं तेल घालायचं- आणि त्याच्यात कांदा, टमॅटो खडा मसाला. आणि मिरची आणि बिर्याणी मसाला घालायच.
हां.
चिकन मॅरिनेट केलल. त्या फोडणीत.
थोडणी, हा.
हा, आणि मग ते तिकन एक पंधरा मिनिटं तस शिजू द्यायचं. बारीक गॅस वर आणि नंतर मग ते, जरा शिजलं कनाय, मग तर ते ट तांदूळ घालायचं शिजलेलं, आणि परत त्याच्यावर चिकनचा थर घालाय चा. आणि मग त्यात नंतर मग आणि परत चिकनचा एक घालायचा, हा. तांदूळ घालायचं आणि ते ठेवायचं तसं झा झाकून अर्धा तास, बारीक गॅस वर.
बारीक गॅ
र त्याच्यात मग तळला त हा तळेला कांदा ठे आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं. आणि तस ठेवायच.
हम्म.
आणि मग एक तासा ना ते उघडून बघायचं, हा
हो आणि मग ते होते का निट.
हा, हवाबाहेर.
बरं-बरं रेसिपी खच.
त ठेवायचं, हा.
हा, रेसिपी खरंच छान आहे तुमच्या, मी नक्की आहे म्हणजे. होय, तर मी तुम्हाला एक सांगेन रेसिपी माझ्या, होय-होय. नक्की करेन, माझस मला एक कमळा. आपल्या म्हणजे आता तुम्हाला माहितय की हॉटेलमध्ये आपण गेल की पहिला हे बघतोय की. पांढरा रसा वगैरे, नॉन व्हेजचे पदार्थ आपण जास्त खायला बघतोय ना, तर आता तुम्ही हे सर कधी तर तुम्ही आता बिर्याणी वगैरे करताय, तर आ तुम्ही ह्याचा बद्दल सांगितले सिक्सटी फाय बद्दल.
तर मी पांढऱ्या रस्त्याबद्दल तुम्हाला सांगेन, तुम्ही घरी म्हणजे घर
हा सांगा, हा हा, हॅलो.